हॅलो हा येतो का आवाज?
हो हो येतोय तुम्हाला येतोय?
हो येतो येतोय अ नेमकी त्याच्यात ना दुसरे कॉल येऊन जातात त्याच्या वहिनामध्येच दुसरे म्हणजे आपले आपले साधे साधे कॉल द ती आहे. आणि मला एक नंबर नवीनच दिसला मला काही कामाचाच का काय माझं कस बिझनेस आहे ना दुसरा पण घरी मग ते काम ते पण कॉलेज राहता
हो काय करता का
आ मी माझे का ण्याचा बिझनेसी घरचा
ओके अच्छा अच्छा अच्छा म्हणजे ऑनलाईन असं पाहिजे हा बोला बोला
अस आता हे
तुमचा आवाज थोडा कट होतय थोडा थोडा ऐकायला येत नाही मध्ये मध्ये कदा शब्द
आता येतोय का
हा य य
हा थोडस ना रेंज चा प्रॉब्लेम आहे माझ्याकडे हा ते फोन एका ठिकाणी होड झ ना ना ह ह थोडसं मानसिक काय काय?
आणखी तसच होतंय म्हटल आवाज
बर बर एक मिनिट ह आता आता आला का?
परत हा हे होत ब्रेक होतय हा येतो येतो येतो
हा इथ ना थोडंस मांजर आहे. प्रॉब्लेमच जा
हा हा हा असुदे चालतय म्हणजे तुम्ही म्हंटलं मनुक्याच अ पाठवता का जे इकडे तिकडे अस ऑनलाइन का?
हो दोन्ही पण ऑनलाईन पण ऑफलाईन पण
ओके ऑफलाईन म्हणजे तिथे आता लांब राहत्यात त्यांनी ऑनलाईनच घ्यायला पाहिजेत
ना बस तीसने पाठवून द्यायचं जवळ असते ना एखादया तासाला बसणे पाठवायची आता सपोज हा पार्सल पार्सल हा हे उद्या..
अच्छा अच्छा अच्छा
आणि पैसा खूप खूप आलेत हो हो आज, आज मार्केटमध्ये मला रेट नाही माहिती. माझे आता फक्त
हो दोन्ही पण म्हणजे काळे, आणि ते पिवळसर असतात ते दोन्ही विकता?
नाही मी फक्त काळेच आहे. कारण का काळे माझे घरघु ती म्हणू मी मागितलं तर आणून देऊ शकते. तं
हा हा हा अच्छा, अच्छा, अच्छा, ठीक.
ना तुमच्यासारख्या माझ्याकडून घेऊन बिझनेस पण करतात.
हो ना, म्हणजे चांगले असले तर मग घ्यायला बरं पडत.
हो म्हणजे आता तुम्ही लांब राहता तुम्ही माझ्याकडून मागून तिकडे तिथले तिथले
हम्म हम्म. तेच कि ते आता अ तेच आता मी मुंबई ठीक आहे. आता राहते मी अशी म दुकानाला म्हणजे मी कर्नाटकला असते. मग ते आता तिकडे असं म्हणजे आपल्यासारखं ना मिळत. मग असं घ्यायला बर परतय ना म्हणून विचारलं मी आवाज येत नाही तुमचा.
मागवले नाही का? आता- आता येतो? हा- म्हटलं माझ्या एक दोन मैत्रिणी आहेत. एक दोन मैत्रिणी आहे ना त्यांनी ना वा! तुमचं का? बसतय की
हम
का
हा
हा
अच्छा अच्छा अच्छा
अ
हम्म हम् तुमच्या मध्ये मध्येच आवाज ब्रेक होतोय हो मगाशी व्यवस्थित येत होता.
हा आता?
हा नाही आता येतोय मध्येच मग परत थोडं बोललं की परत कट होतय. आता सध्या तरी येतोय.
हा हा आम्ही म्हटलं आहे नासिकला नाशिक असल्यामुळे ना नाशिकला द्राक्ष आहे जास्त हो हो हो म त्याच्यामुळे हे आमच्या घरीच तया करतो आम्ही
अच्छा हा हा हा हा बर दोघ म्हणजे घरीात बसून तेवढंच
हा म माझं काय ह मग तेच आत्ता पण मुलीला द्यावायला गेली ना त्याच्या ते मला वेळ का लागला मग ऑर्डर होत्या ना मी ते येतेच देऊ लागली एक दोन ठिकाणी अर्धा अर्धा किलो एक किलो हो बायकांची फोन आलेले असतात ना बायका म्हणतात पाठून दे पण मी काय तती तिथ घ्यायला गेली सोडायला की त्याच्या कामात काम पोच करून देते
हा हा म तेच की हो तेच एकाकामात दोन काम होतात आप हम्म
त्यामामध्ये जायचं शवून गेईल हम् हो बाकी काय म्हणतय बाू
बाय झोप ले म्हणून बोलते बघा नाही तर ते उठल की मग आ परत थांबवायच परत स्टॉप कामाला परत मग थोडफार हो ते दुप तरी ज सकाळपासून जरा दमवतो- मग थोड- अ आता दुपारीचा जरा झोपलेला असतो. म ते बरं पडतंय आता दुपार- म्हणजेझोप - लेली असते मग आता ते धूप- आपली नाही तोपर्यंत ही दुसरे काम करायची असं.
मुलगाय.
हो. आणि काहीला?
पहिला पण- पहिला पन हा. असं. त्याची शाळत, आम्ही आहे माहिरी, शाळा चालू आहे त्याची सुट्टी आहे आता राहिली- असं असते मी कर्नाटकला-
हो का? कर्नाटकला मिस्टरांची जॉब- हो का?
हा, नाही मिस्टरांचं हा काय जॉब आहे तिथे-
हम ह.
हम्- त्याच्यामुळे तिकडे असते मी-
बर, भरपूर लांब आहे मग तुम्ही-
हो भरपूर. जायचं म्हटले दोन दिवस ला- तेच -
हो ना आणि तिकडे- तिकडे ऊन कसय? हो
भरपूर आहे, तिकडं पण भरपूर आहे पण पाऊस आहे जास्त तिथ- आता, मिस्टरांना फोन पाऊस भर- बरंय तिकडे म्हणजे पडतोय, ऊन पण आहे पण, पाऊस पण पडतोय गारांचा पडतोय आणखी पाऊस तिथं.
आता पाहोचवली आहे?
हा आता म्हणजे बंद चालू बंद चालू असतो. पाऊस म्हणजे तिकडं भर- पुरशी हिरवळ आहे ना? आपल्यासारखं असं जास्त इथं आपण मुंबईत वगैरे राहतोय तर तिकडे कसं हिरवळ कमी तिकडे हिरवळ खूप आहे कर्नाटकला ना असं- त्याच्यामुळे पाऊस भरपूर आहे तिकडं. -ना आणि इथं आपल्या इकडे पडना झालाय. ह- तिकडे पाऊस भरपूर आहे. आणि पावसाळ्यात तर मग बोलायचं- कामाच नाही एवढा पाऊस बाहेर पण तोंड काढायला नाही देत पाऊसात त्या असला पाऊस पडत ह तिकडे नाशिकला तो जास्त पाऊस
हा असतो ना अज अजून हा पाऊसळ्यात आहे
ह ह ह ह आम्ही इथे राहतोय तिकडे कर्नाटक मध्ये आहे आता आम्हाला तिथे म्हणजे सड झालोय ना तिथं व्यवस्थित आता तेच बरं पडत बरं वाटत तिथच काय हथ कस मुंबईत गरमी खूप आहे हॅलो हॅलो आवाज येतय का हॅलो हॅलो हॅलो आवाज येतय का हॅलो हॅलो हॅलो हॅलो